हॅलो!
बोल की भावा काय बोलतोयस?
अरे त मग रेजचा प्रॉब्लेम आला तर मग गरी झाला रे कॉल.
होय काय ते म्हटलं असं कस हे झालं कट झालं अचानक. काय म्हणतोस बोल की आणखीन.
मग
एका ड्रायव्हरला पस्तीस हजार पगार कॉलेजला बघू आज सोमवार किंवा मंगळवारी जात
जायच विचारय का हम् हम् हम्म. तेवढं माझा पणबघतोस का ऍडमिशन जरा मग?
ठीक आहे चालेल बघतो मी अठरा तारखेपासून मग काय एँड ऍडमिशन चालू होणार आहे ते अठरापासून
हा हा कॉलेजला सिमने बिणीचा काही त्रास नाही नव्ह?
नाही नाही तसलं रॅगिंग फ्री आहे कॉलेज.
हम हम भांडण बिडण काही नाहीत ना? म्हणजेशी फ्रेंडलीत नव सगळी? हा हा हा मग बर आहे.
हम्म.
हम्मम् हम्म काय म्ह तू डावेला काय
हम् ड्रायव्हरला रे एकाला पस्तीस हजार रुपये पगार आहे आणि एकाला पंधरा हजार रुपये पगार आहे.
असं का एका पंधरा एका पस्तीस असं का?
एक शिकावं आहे नुसत ही नुसतच नवीन आहे रे तो फक्त. किपरिंग करा म्हणजे हे किन्नर म्हणून साईड ला.
हा हां म म्हणजे सगळे रस्त बिस्त सर बघायला सगळं हिकड.
रस्त बघायला किंवा फक्त गाडी टर्न घ्यायला लागली तर हात बाहेर काढायला ह असं नवीन आहे. आणखी त्याला काही माहित नाही ती शिकताय आताशी
हा हा हा.
त्याला शिकायसाठी आपण पंधरा हजार रुपये पगार देतो.
बरोबर बरोबर मग मग बरोबर आहे.
हम्म काय सकाळी उठलं तर त्यान फक्त नाहीत गाडी काच ही पुसायची गाडी बिडी किंवा गाडी बंद केली की टायरे बघायची सगळी टायरे व्यवस्थित हयती का टायरनी हवा आहे का एवढच चेक करायचं.
हा म्हणजे कमी क क कमी ह्याच्यात. हम्म कमी याच्यात कामात जास्त पैसे.
हो त्याला नंतर हे करून घ्यायचं त्याला शिकवायचं नंतर आपण गाडी भरलेली नसली त्याला मोकळात ह्याच्यात घेऊन गाडी त्याला शिकवाय लागतया आपुण.
हा.
त्यात आपला डिझेलचा खर्च जातो ना होतोय खर्चा.
होय.
हो मग त्याकडून त्या हिशोबाने काम पण करून घेतलं पाहिजे आपण.
बोय बरोबर
हम्म मोकळा पगार द्यायला काय आपल्याकडे पैशाचा झाड नाही हे पण आहे.
बरोबर आहे ते
हम्म.
नाही तर काय कायचा तो वेगळं असते ना जरा.
ते ह तसं.
हम्म. काही काही जन म्हणत्यात मालक म्हणत्यात तो अजून शिकताय तला हे कसं द्यायचं?
हा तस कळलं पाहिजे आपल्याला त्याकडून. काही काही काम करून घेतलं पाये आपण त्याला
हो पगार देतू म्हणलं काय काय करायला पाहिजे त्यालं. उम्म म तर खाऊन पिऊन देत का काय आपलं डायरेक्ट असं
नाही खाऊन पिऊन नाही त्याला जेवण हे देतोय आपण
मग खाऊन पिऊन पंधरा हजार परवडते की मग चांगला आहे की.
हो परवडते खाऊन पिऊन.
हम्म जास्त कामाचा लोड नाही काय नाय.
कामाज लोड काय नाय लय लंय हेकडे बघ गाडीत फक्त आठ तासच काम आहे दिवसा आठ तास आणि नाईटला आठ तास फक्त. तर बाकी वेळ झोपला तर काय अडचण नाय हा.
सात आजु बीडतया
हो
हम्म त्यात पण कसं म्हण दोन ड्राव्हर आहे म्हणतोस म्हटल्यावर अ ए तो मेन ड्रायव्हर तर चालतो सगळ्या झोपून रायच चालते मधी
अ हे स्ट्रेट रस्त्याला तर लागला डायरेक्ट हायवे ला कि पण जो आपलं तरी काय अडचण नाही डायरेक्ट त्याला काय अडचण आहे?
हा.
हा.
की हाय बरोबर.
बेंगलोर कोल्हापूरा सोलापुर हायवे हेत त्याला दोन तास झोपला तरी काही अडचण नाही दोन तास रस्त्यात त्याला काय आडव येतच नाही.
होय बरोबर
हो डायव्हर ते एकटा डायवर मॅनेज करू शकतो तिथवर गाडी.
यो हायवे बरु सगळे मॅनेज करू शकतोय ना सगळी बी.
हो एकटा मॅनेज करू शो हायवे ला.
हा हा.
तोवर तो झोपू शकतो किंवा त्याला शिकायचं असली तर हायवेला गाडी सोतो त्याला इच्छा असली तर हायवे ला चालवायचं तो शिकू पण शकतो तिथं गडी चालवायला.
हां.
जाताना मोकळी मोकळी गाडी असली तर ड्रायवर देतो त्याला चालावायला.
होय काय हम्म हम्म हम्म ते बरं आहे आणि तू बी गाडी तू गाडी बिडी चालवतोस का नाय?
बाला लय एवढी जमत नाही थोडी जमती फक् तय मिले अ न म्हणजे नस घरी नसल्यामुळे मला जम हि चालवतो नाय तिलाले.
हा हा असं आहे काय.
मला ही बघ कार ही चालव्हायला येते कार, ट्रॅक्टर, टू व्हीलर गाडी. बाकी सगळ येतं मला हम्म.
म कॉलेजला काय ह्याच्या गाडी घेऊन येतोस का आपलं तिथल्याच नुसतं आहे?
नाही आता हॉस्टेल आहे रे मी घेतलं म्हणजे आणखी वैभववाडीत गेले ना बघायचं.
ब बळगेवर गाडी आणणार आहे का म?
हा चालय पप्पाला बोलाय म्हणजे ड्रायवरला गाडी दिलेली ती घ्यायची महागारी वयात ते म्हणा ड्रायवरला एक गाडी दिली रे आम्ही.
हा हा.
हम्म डायव्हरला घरी घरनं येऊन जाऊन करायला गाडी एक दिली आहे.
म्हणजे ड्रायव्हर घर लांब आहे काय आ हा.
आणि एक गाडी भाऊ घेऊन जातो तो कॉलेज ला.
हा भाऊ मोठा आहे काय?
हा एक मोठा भाऊ आणि एक पप्पाला लागते दुधालाही किंवा असं फिरायला हे म्हणल्या तर.
आ हा हा हा हा बरोबर बरोबर.
घरी एक तर गाडी लागते घरी.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
म बरोबर आहे. .
तेच आता प पेपर झाल्यानंतर जाऊन गेल्या आणि बघायचं पप्पाला विचारायचं असं असं मी वैभवाडीत राहणार आहे मला अशी गाडी पाहिजेल म्हणून हे
मला पण बघा पाहिजे मग गाडी.
हम्म.
उम्म नाहीतर काय आपला हात दाखवून जायला पाहिजे नाही एस टी ला आहेच ना एस टी ला कसं काय?
एस टी चं बघ चौदा रुपये तिकीट आहे पास काढला तर चालतोय दोन तीनशे रुपयत पास निघतोय.
का
हा पास ना घ्यायाचा मग हे दोन तीनशे रुपये महिना होतोय आपला. काय अडचण पास नव्हता काय अडचण नाही.
परवडते ना ती.
हो सकाळी नऊच्या एस टी ने बसायचं आणि त्यामुळं साडेचार जी एस टी ने निघून यायचं माघारी.
आं
हम्म चारलाच कॉलेज म्हणून बाहेर निघायच म्हणायचं ते एस टी
बरोबर
हम्म लवकर आले तर ते एस टी असल्यामुळे काही बोलत नाही ती एस टी ना एस टी वाल्यांना.
आं
हम्म नाय
मग मग चांगल हाय.
हो.
तुम्ही रेग्युलर पाळी करता साका?
कसं जातो रेग्युलर जातो, एखादं दिवशी राहतो.
हम्म हम्म. काय बोलत नाहीत काय?
नाही बोलते म्हणजे प्रेझेंटीवर बोलते ती नंतर पेपरच्या टायमाला. आपण प्रेझेंटी लावाय प्रेझेंटी लावायची फक्त.
हो हो हो. हम्म.
प्रेझेंटी थोडंफार मॅनेजं करायचं कसं मित्राला सांगायचं.
हम्म.
हम्म.
तू कुठली आहे काय काय तु डिप्लोमाला हाय की डिग्रीला आहेस?
डिग्रीला हाय.
डिग्रीला आहेस काय?
हा.
हं हं हं. किती वर्ष
डी चार वर्षचा कोर्स आहे डिग्री.
आणि डिप्लोमा कितीचं काय?
डीप्लि अ डिप्लोमा दोन वर्ष म्हणजे दीड वर्षाच कम्प्लिट होतोय.
याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे म्हणजे?
अरे त्यात फक्त डिप्लोमात लायसन्स फक्त भेटतंय.
हा.
आणि डिग्रीत लायसन विथ तो कंपनीत जॉब करू शकतो.
हा.
हं इंडस्ट्री विझीट ही इंडस्ट्रीतही जाऊ शकतो तू मग.
डिप्लोमामधनं होऊ शकत नाही काय ते सगळं मग.
ना डिप्लोमात फक्त लायसन भेटतंय र. आणि ती
म्हणजे फक्त मेडिकल फक्त खोलायला.
हा आणि एखांद्या बारकी म्हणजे असं इंडस्ट्रीत हि मोठ्या मोठ्या कंपनी जाता येत नाही त्याला.
हा. असं हाय काय? मग आपल्या ह्याला डिग्रीला काही ह्या आहेत का प्लेसमेंट्स आहेत का कॉलेजला?
नाय आमी आज अंजून तर काय बघितलं नाही आलेलं.
म्हणजे सिनियरच तुमच्या ह्यांच्यावर ना बोलवतीली.
अं?
सिनियर्सच्या अनुभुवन अनुभवावरनं तरी.
एक म्हणलेली आहे पण तोपण काय आणखी मग नक्की खरं वाटत नाही त्यांच बोललेली पण मला.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
रिप्लेसमेंटच काय नक्की नाय असं काय.
नक्की नाय काय.
म्हणजे दावा करत्यात प्लेसमेंट हाय, पण काय अजून निदर्शनास आलेल नाही तुमच्या.
निदर् हा निदर्शनात काय सुद्धा नाही कळालं.
मग हम्म हम्म. कॉलेजला डेज स्पोर्ट्स बीस काय असतंय का?
हा ते असतं कल्चरल डेज असत्यात पर बऱ्यापै प्रोग्राम साजरे करते ते फंक्शन हि.
हम्म हम्म. मग चांगलं आहे की.
हो..
तुम्ही घेतासा का पार्टिसिपेट करता? की नाही त्याच्यात?
करतेय की पोर ज्याला करायचं त्यो करतोय की पार्टिसिपेट हे करते ह्या बारीनं. फर्स्ट इयर विनर झाला क्रिकेट मध्ये.
मग ट्राफी भेटली?
ट्राॅफि का फर्स्ट इयर गेल तर ग सेम झाले नाही तर. घरी गेल तर फर्स्ट इयर न ट्रॉफी घेतली आणि फोटू काढला झाला
होय म्हणजी ट्रॉफी ती फोर्थ हयाला गेली.
गेली ट्रॉप फोर्थ इयर ला गेली, कारण फर्स्ट इयर कोणच नव्हतं?
हा.. हा.. हा... हम्म..
सेकंड ते हे होते म्हणजे फोर्थ इयर सेकंड इयर होती.
हा..
त्यांनी घेतली संपला. आम्हाला काय? माहितच नाही. फर्स्टवाली कोण नाहीच? ट्रॉफी भेटलीच नाहीत नंतर कोण? गेलीच नाही तिथे.
होय काय?
हम्म..
हम् हम् हमं असं का? बरं त्यांनी केलं?
अरे यांचं फंक्शन आता फर्स्ट इयरच सॅम सेम संपल्यानंतर. मगपोरनला मध्येच आठ दिवस सुट्टी घरी जावा.
हा..
आणि संध्याकाळी पोरं घरी पोचली नाही, तोवर संध्याकाळी मेसेज आला. की सोम आम्ही शनिवारी का शुक्रवारी गेलो? आणि सोमवारपासून कल्चरल प्रोग्राम हे आहेत म्हणले. त्याच्यात त्यांनी ट्रॉफी बी देऊन टाकली अस आता दोन दिवसासाठी पोर कोण यायला लागले ती?
होय ते पण आहेच दोन तिकड कसला परत यायला पाहिजे?
दोन घरी गेली नाही तोवर माघारी कशाला येतील?
हा.. बरोबर
हम्म..
जातय का नाही? तुमच्या हंं हंं.. हंं... हींं.. हां आता कुठं आहेस मग? हॉस्टेलास आहेस का घरी आहेस?
नाही आत्ता रूमवर आलोय इकडं मित्राच्या बाहेर.
होय काय? मी मी वाडीत राहतो काय मित्र?
हा.
हम्म हम्म हम्म मग का? कशी? मोठी आहे का ती?
हो वन बीएच के.
वन बी एच के हाय काय?
हा..
हा.. हा.. हंम.. ही गाडी का?
हम
मग घरला कधी? जाणार आहेस रिटर्न.
आता पेपर आहेत म्हण ते सोळा तारखेला सेश ते झाल्यानंतर सेम म्हण सेम झाले की जायचं म्हणजे. पुढच्या महिन्यात जायचं.
ते ऐक ना तर हे लावून दया हा.. हा.. हा.. असं हाय काय? उम्म हम्म. म कुणाचं हे सांग कोणाच नोटीफिकेशन हरवलं असेल मग काय करायचं?
नोटस हरवला असल, तिथं सरला सांगायचं नोटीस हरवलाय म्हणून. मग हे नातं तर नवीन देतील काही तर, बोलणार मला तुला नीट कळलेलं नाही असं काहीतरी बोलणार. घ्यायचा नवीन किंवा त्याचा फोटो काढून ठेवला असला झेरॉक्स काढून देते.
तेच काय? पण फोटो फोटो पण नाही ना आपल्याकडे पण.
फोटो नाही म्हणत्यात, मग नवीन जेयरक्स देते काय तर म्हण थोडंफार मग देत ते
ह मग परत सगळ्याची सई घ्याय लागणार पण?
हा सा साईन घ्यावा लागणार, सगळ्यांचे डबल.
हा हा हा.
हम्म.
काय लय मय वांदे आहेत मग.
हो.
बर जेवलंच का नाही अजून?
जेवलो, मी जेवलो.
हम्म आणि जोडीदार पण आहे कोणतरी सोबत.
हाय की गणू हाय की!
हम्म हम् हम्.
हम्म. तो आता डी एस वाय ला, आता म्हणजे आता डिप्लोमा करून डिग्रीला येणार.
येणारा हाय काय हम्म हम्म हम्म हम्म.
हम्म.
बर बर.
चल मग मी ठेव ठेवतो, मला पप्पाचा फोन यायला लागलाय.
हम्म, चालते चालते.